हॅलो येतोय का ताई आवाज, हॅलो हा येतोय ना आवाज?
हॅलो.
हा आवाज येतोय ना. हॅलो मला येतोय ताई तुमचा आवाज येतोय ना ताई हॅलो.
आवाज बोला
हां हां मला पणं येतोय तुमचां आवाज. हा हा बोला काय चाललंय बाकी? हां
बघा छान एकदम!
हा हा छान चालय ना ह काय. आता बाकी काम वगैरे आवरली सगळी होय
हो आता जेवणाची तयारी रात्रीच्या.
आता अधिक मास पणं संपत आला मगं आता कांय पुढच्या महिन्यांत
आता कायं अ वारी आता आली जवळं आषाढी वारी जवळं आली आहे. अ नाहीं मी नाहीं जातं माझे बाबा जातात. अ एक दिवसांसाठी. न्याणेश्वर माउलींच्या किंवा संत तुकाराम महाराच्या पालखीमंध्ये वगैरें एक दिवसाच्या वारीमध्ये अ जातात ते. अ हो हो खूप छान म्हणजे ते स्वतः आ गेल्यानंतर त्यांनी जे अनुभव सांगितले, ते इतके सुंदर होते की. म्हटलं आपणं पणं त्यां वारीमंध्ये, कधीतरी.
का मला आवडेल तुमचा अनुभव ऐकायला जरा सांग.
कारण हो नक्की नक्कीच काय बाबा. गेल्यां वर्षीचं गेले होतें ऍक्च्युली त्यां वय आता सत्तरच्या आसपास आहे, तरी पण ते गेले होते तर ते वारीमध्ये कस. एक दिवसाला दहा किलोमीटर तरी ते लोकं चालतात. तरं त्यां दहा किलोमीटरच हो दहा किलोमीटर चालतात म्हणजे ज्याला चालण्याची शक्ती ते आहे त्यांनी चालायचं ज्यांना गाडीमंध्ये बसायचंय जे जे ते आपापल्या वाहनाने जातं कोण बाईक वर कोण बस करून कोण आपली कार वगैरे. तर ज्याची इच्छा असेल त्याने जेवढं चालाय चालता येईल तेवढं. चालायच असं आहे त्यांचं पणं त्यां गर्दीत मध्ये घुसल्यानंतर ते आपोआप चालणंच होत आपल्या त्यां गाडीकडे वाहनाकडे आपलं लक्ष राहतं नाहीं असं माहि त्यांनीं जे एकंदरीत हो नक्की नक्की, आणि या वयात ते दहा किलोमीटर चालले, असे एरवी ते एक किलोमीटर जालायला कंटाळा करतात.
तुला माझ्यासांरखेला एक किलोमीटर जां इथे तिथे जायचं म्हटलं तरी गाडी लागते. ते.
तेच ना तर ते त्यांचा जो अनुभव त्यांनी सांगितला, ना गेल्या वर्षीचा तो मग खूप. सुंदर होता. असं त्या दहा किलोमीटर रस्त्यामध्ये सेवा करणारे इतके लोक असतात. कि कोण खाणं देत नाश्ता म्हणा जेवण म्हणा. तुम्ही जे खाल ते कोणाला चपाती भाजी कोणं खिचडी कोणं बिर्याणी कोणं? पुलाव त्याच्यानंतर हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कंटाळाल खाऊन कि तुम्ही नाही सांगता की बस आता आमचं झालेलं आहे खाणं म्हणून. कोण साबुदाण्याची खिचडी कोण नाश्ता
ात ना म्हणजे मी असं ऐकलं होतं. का काही असे डॉक्टरांची पथकं असतात, त्यांच्या पायाला ते लावून मॉलेज हा.
करे जे आहेत नां नाराज त्यांला लागणारे कॉलेज वगैरें आहे नां तीथली मुलं. हं ज्यांना चालता येत नाहीं किंवा जे व वयस्कर वगेरें आहे त्यांच्या पाठीला बाम लावून देण पायाला बाम लावून देणं म्हणजे जेणेकरून त्यांना अजून पुढे चालण्याची ताकद मिळावी इतकं सुंदर सगळं करतात डॉक्टर् तरी असतातच असत. तर कोणाला काही त्रास होत असेल. तरं सतत प्रत्येक ठिकाणीं ठिकाणीं पाण्यांचे ग्लास थंड पाणी साधं पाणी तुम्हाला जे हवं आहे ज्यूस जे हवं आहे. ते सरबत वगैरे असं जागोजागी लोक सेवेसाठी तयार असत. इतका सुंदर अनुभव त्यांचा होता. कि म्हणजे ते एक दिवसांसांठीचं गेले होते. पणं ते कसं त्यांनी सांगितलं की अ सात आठ किलोमीटर तरं चाले त्या गर्दी मध्यें त्यांना तेवढं काही वाटलं नाही त्रास मग अगदी शेवट. साडे नऊ किलोमीटर पर्यंत चालले, पण साडे नऊ किलोमीटर चालल्यानंतर त्यांना असं झालं, की आता आपण. नाहीं इथून पुढे शक नाही आपण उठू शकतो ना बू शकतो. करूं शकतो फक्तं डोळे बंद केले आणि पांडुरंगाचं व घ म्हट नाव घेतलं आणि म्हटलं सांगितलं म्हटलं आता बाबा सांगितलं आता माझ्यांच्यांने काही होतं नाहीं मी बसतो आता मी बसू पणं शकतं नाहीं उठू पण शकत. आणि डोळे उघडल्यानंतर जी कांहीं शक्ती संचारली अंगामध्ये कि ते दहा किलोमीटर. तरी पार केलंच पण पुढें सुद्धां म्हणजे ह्या अडुसष्ट वयामंध्ये ते के चालले पहिल्यांदा आप
केल्यानं आणि तेवढं ते पुढचं दहाकीलो पुन्हां चालतं गेले.
पुन्हां हां पुन्हां दहा किलोमीटर नाहीं पुन्हां एक दोन किलोमीर जवळपास बारा किलोमीटर ते चालले. क्या दिवसाला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी दुसऱ्या दिवशी येऊन झोपले सुद्धा नाहीत ककी कंटाळा आलाय किंवा काय. नाहीतर ते इथे पेण किंवा पनवेलला वगैरे जरी बस नाही किंवा स्वतःची गाडी घेऊन. केले ना तरी दोन दिवस आराम करतात इतके कंटाळतात. इतका अ हो इतका सुंदर अनुभव होता त्यांचा त्या वारीचा.
हो नाही म्हणजे मी आमच्या पण एक त्या शेजारच्या ताई आहे त्यांची मुलगी तिकडे पुण्याला राहते तर त्या इकडून जे जातात ते काहीतरी आळंदीला जातात ते पुण्यातूनच ती वारी जाते नां. तरं ते लोक पणं तिथे त्यांची जी सोसायटी आहे वाटतं काहीतरी अशी तरं त्यां सोसायटी मंध्ये राहणाऱ्यांना सगळ्यां त्यां लेडीज म्हणजे जॉब करणार आहेत एकदंम हायफाय पणं ते सगळ्यां लेडीज एक एकत्र येऊन तिथे स्वयंपाक करतात हा त्या मोठी सोसायटी आहे आणि जेवढे. लोक जातात तर तिथे ते थांबतात आणि त्या सगळ्या लेडीज त्या लोकांना तिथे जेवण बनवतात. आणि लोकं तिथून जेवण मध्ये ते पुढे ते रस्यला लागतात तर त्या ताई त्या मुलीला मदतीला जातात नेहमी. आणि अरे पाच पावलं ते तुळस कायं ते तुळशी वुंदान वगैरें डोकं. घर हा तर मी एकदा त्याने विचारलं म्हटलं तुम्ही तरं त्यां म्हटलं नाही असं असं माझ्यां मुलीच्या सोसायटीमंध्ये उतरते ती. कायं म्हणतात त्यांला वारी? आणि मग त्या लोकांना त्या सोसायटी तर्फे हा दिंडी दिंडी हा, मग ते ते जेवण करतात म्हणज सगळ्या बायका आणि मग तेवढी मजा वाट ते खूप छान वाटतं. म्हणजे सगळ्यां बायकां येतात मदतीला आणि कोणं असे आ आचारी बोलवत नाही त्या बायकात काय भाजी कापणं जे काय अस
हो हो खूप सेवेसाठी लोक असतात. म्हणजे अगदी हाय प्रोफाईल लोक सुद्धा सेवेसाठी असतात. त्याच्यामध्ये की आपल्याला बघून वाटणार पण नाही, कि हा माणूस एवढ्या उचच पदावर काम करत असेल ऑफि किंवा कुठे त्या बिझनेस वगैरे माझ्या मैत्रिची बहीण आहे ना. त्यांच स्वतःच बिर्याणीचा स्टॉम आहे, हॉटेलच आहेत पुण्यामध्ये तीन चार ठिकाणी. ते सुद्धा जवळपास दहा बारा दिवस कंटिन्यू त्यांचे अ एक स्टॉलच लागलेला असतो त्यांच्या ठिकाणावर कि ज्याने येईल. तेवढी जेवढी पाहिजे तेवढी बिर्याणी व्हेज बिर्याणी खायची म्हणून. असं स्वतः, हो स्वतः, तिथे बनवून स्वतः वाटण्यासाठी, ती व्हिडीओ वगैरे पोस्ट करते ना.
ते हा बघा शेवटी श्रद्धा जिथे असते ना तिथे म्हणजे हे हा हा.
कि आपलं महाराष्ट्राच कुलदैवत आहे. अ खरोखर म्हणजे त्याच
आणि चालत ह्यावया मध्ये लोक चालत जाणार आहे थोडी त्यांना चालवणारा कोण आहे. तो परमेश्वरच आहे की नाही तिथपर्यंत नेणार ह हा त्याला आपण फोन देतो आणि हे हे दिंडी जातात ते लोकांचं खरंच म्हणजे, त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे ना. इतकं म्हणजे आणि कितीही पाऊस असू दे! त्या वेळे किती ऊन अस र पाऊस हा हा कसं आहे ते वातावरणाची, त्यांना काय फिकर नसते, काय नसते, ते ह वर्ष त्यांना. अपेक्षा नाही काय नाही आणि ते खूप छान त्यां कारण,
बई कॉलेजची मुलं वगैरे आहेत ना ही असं आपण बघितलं तर ती आपल्या वाऱ्याला सुद्धा उभी राहणार नाहीत. पण ती त्या ती मुलं या वयोवृद्ध माणसांना पायाला बाम विचारतात. तुम्हाला पाय दुख का आम्ही बम लावून देऊ का, आम्ही चेपून देऊ का, रस्त्याच्या साईड ला घेऊन जातात त्यांना त्यांना बस वणार व्यवस्थित त्यांना सगळी सेवा करणार.
मी पण बरोबर तुम्ही होता मी असं बातमी न पाले होते ते डॉक्टर मेडिकलचे ते पोर आसतात. त्यांच्या त्या गुडघ्याला तेल लावून दे, पाया ते तळवे घासून दे आणि त्यांच्या कमरेला बाम लावून दे म्हटलं इतक खरंच. हा खरंच घ किती म्हणजे,
नंदीचे ते मिस्टर आहेत ना ते सुद्धा माघ वारीला जातात. तेच ना त्याच्या दिंडीगावातून दिंड्या जातात. ते पण जिथे चार पाच दिवसांचा त्यां पाई प्रवास असतो तो, ते जिथे जिथे रा ना तिथे त्यांना रात्रीचं गरम गरम जेवण भाकरी म्हणा, भाजी म्हणा जे खातील ते जेवढे लोक असतील तेवढ्यांना त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळी ला गरम पाणी, त्यांच्या राहण्याची सोय, त्यांना ब्लँकेट वगैरे कारण ते थंडीचे दिवस असतात माघ महिन्यातले हा. इतकं म्हणजे ते सांगतात ना की असं वाटतं खरोखर कधीतरी आपण पण तो अनुभव घ्याव आणि आपण पण त्याच्यामध्ये सामील व्हावं.
मला सुद्धा आता तुमचं ऐकून तेच वतते का कधी तर वाटत एकदा तरी ती वारी करावी. म्हणजे खरखर ती पंढरपूरची वारी म्हणतात तर त्याच ख
त्या वारीच युगानयुगांचं महत्व आहे ते अजून तसच्या तस. इतक्या वर्ष.
तसाच्या तसा आहे परंपरा आहे आणि त्या लोकांनी पण ते, तोंडी आणि त्यांना जेना अनुभव येतात, आता म्हणजे काही काही आहेत लोकना आता माझ्या मुलीची सासू आहे ना. ती सुद्धा दरवर्षी ती जाते, सगळी कामं बाजूला ठेवून त्या जातात लेडीज तर ती सांगते ना आली का, पुन्हा तेवढी तिला तेवढीच एनर्जी प्रवास करून आलेय दमले, हे काय प्रकार ना तेवढीच एनर्जी
किलोमीटर चालायला सांगितलं ना रोज सकाळी चालायला जातात ते अजिबात जाणार इतके कंटाळ, त्यांना डॉक्टरने चालायला सांगितले आणि ते त्या दिवशी दहा ते बारा किलोमीटर ते चालले आणि येऊन आजारी पडणं तर दूरच, पण आराम सुद्धा नाही केला की, एवढा मी थकलोय किंवा एवढा मी चाललोय. ह अं नाही हे कसं एक दिवसाची दिंडी झाली ना, मग ते पूर्ण नाही जात. पालखीच, तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं त्यांनी आणि एक दिवसात ते ती दिंडी करून मग ते तीथून सासवड वरुन वेगेरे कुठुन परत आले, मला
हा हा तिथून बरोबर आहे, हा ते नाही नाही बरोबर आहे पुण्याला ते ते आळंदी ना त्या आळंदीला भेटवतात ते इकडून दिंडीन तर तिथे भेटवतात आणि तिथून भेटवून ती पालखी पुढे जाते तुकारामांच्या आळंदीेतून, हा असं काहीतरी ते आहे बरोबर आहे. हा हा
आषाढी एकादशीला ते जातात पंढरपूरला, पण त्यावेेळेला फक्त मुखदर्शन घडत त्यांना. ते पण दिवसभराच्या लाईनला तुम्ही थांबाल, कारण असं दर्शन घेणं शक्यच नाही आठ ठेचाळीस तासापासनं लोक लाईन मध्ये थांबलेले असतात.
ह खरंच म्हणजे हे ऐकून म्हणजे अस किती छान वाटते ना हे अस ऐकूनच नुसतं आपल्याला एवढं हे वाटतय तर खरंच एकदा ह्या दिंडीचा अनुभव म्हणजे, मला तर वाटतं काय जन्माला येऊन हा एकदा
नक्की नक्कीच, या वारीचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे.
खरं म्हणजेच आपण लोकांचे ऐकतो, अनुभव मी सुद्धा खूप असे अुभव ऐकले आहेत आणि असं अंगावर का काय उभा राहतो.
आता सांगताना पण मला असं हे वाटतय ना की अ तो प्रस संग असा डोळ्यासमोर उभा राहतो की, लोक काय पद्धतीने सेवा करण्यासाठी हे असतात आणि त्या म्हणजे देवावर काय श्रद्धा आहे लोक
आपला वेळ झालाय हो मी आता तुमचा हा अनुभव ऐकून खरंच मला खूपच छान वाटलं, धन्यवाद ताई हा
चालेल चालेल धन्यवाद.